हॅलो? हा, नमस्कार सर. आज, एक नवीन रेसिपी घेऊन आले, मी तुमच्यासाठी. आणि हं बेसनपिठाच्या, थापी वडीची, कटाची आमटी.
बरं बरं बरं, सांगा की, काय काय लाग
म त्याच्यासाठी, आपल्याला एक वाटी, बेसन लागणार. आणि त्याच्यामध्ये हा, एक वाटी बेसन, हां, आणि त्या च्या मध्ये आपल्याला हे करायचं, आपल्याला, म्हणजे आपला जो खरडा असतो, म्हणजे खरडा कसा तयार करायचा, तर अ, मिरची थोडीशी भाजून घ्यायची एक आठ-नऊ मिरच्या, भाजून घ्यायच्या.
बरं.
त्याच्यामध्ये, थोडंसं जिरं घालायचं, मीठ घालायचं, हं आणि कोत हा, जिरं, मीठ आणि कूट हे घालायचं, कोथिंबीर जरा घालायची.
बरं.
आणि लसणाच्या, एक पाच सा पाकळ्या, घालायच्या. हा, पाचसा पकळ्या, मग हेच सगळ, म्हणजे म-मिरची, अ लसूण हे सगळं भाजून घ्यायचं. तेलामध्ये आणि ते मिक्सरला ग्राईंड करून घ्यायचं, सगळं मिश्रण घालून आणि ग्राईडिंग करून घ्यायच, मग ते खरडा तयार होतो, आणि आपण हे बेसनपिठाची, थापी वडी करायचीत. त्याच्यासाठी, काय करा-कराव लागणार ये, तर आपल्याला अ ह्याच्या कडईमध्ये, थोडंसं पाणी घ्यायला लाग, तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये एक पळी तेल घ्यायचं
बरं.
आणि त्याच्यामध्ये थोडसं, जिरे टाकायचे आणि आपण ह्या केलेला खरडा घालायचा.
हां.
आणि त्याच्यामध्ये, मीठ घालायचं, थोडस हळद घालायची आणि हे म, हळद मीठ घालायचं, हे थोडसं तेलामध्ये, परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये परत, हा परतून घ्यायचं, आणि त्याच्यामध्ये एक अ आता एक वाटी हे आहे, म्हणजे आपला एक वाटी बेसन आहे, तर एक वाटी पाणी घ्यायचं.
एक वाटी बेसन एक वाटी पाणी.
हा मग त्या मिश्रणामध्ये पाणी पहिला घालायचं, आणि त्या पाण्याला एक उकळी येऊन द्यायची, त्याच्यामध्ये थोडसं आपल्याला जर पाहिजे असेल तर आता तुम्ही कडीपत्ताची बारीक बारीक हे घालू शकता. आणि त्याच्यात हा तुकडे घालू शकता कडीपत्त्याचे.
बरं.
आणि त्याच्यामध्ये थोडीशी मेथी पण घालू शकता. अ कोथिंबीर कोथिंबीर नाही नाही, कोथिंबीर कोथिंबीर. कोथिंबीर घालू शकता, आणि त्या पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये पीठ ऍड करायचं. आणि एकसारखं ढवळायचं, हा बेसनचं पीठ एकसारखं ढवळायचं आणि ढवळ ढवळत राहायचं मग पाणी पण पूर्ण आटून जातय. आणि ते पीठ असं कोरडं होतय, म्हणजे अस कढईला चिकटत पण नाही, म्हणजे असं ते ह हलवत हलवत गेलं की ते, आपल्याला असं, हा हे होतं पीठ तयार होतं ते आपलं. आणि ते थोडसं त्याच्यावरती झाकण ठेवून, त्याला एक वाफ देऊन हे करायचं, म्हणजे आपलं पीठ तयार होतय पूर्ण, म्हणजे असं श शज शिजून निघतय ते पीठ. मग ते परत काय करायचं कि एक आपल्या थाळीमध्ये थोडस तेल पसरवायचं, आणि ते गरम गरम पीठपरत्या थाळीवरती घ्यायचं.
म्हणजे ते ब बारीक म्हणजे थोडसं घट्टच ते शिजवायच थोड
हा घट्ट शिजवायच. म्हणजे ते पाणी पूर्ण आटलं की ते घट्टच होतं, म्हणजे अस गोळा तयार होतो पिठाचा. आणि म ते पाणी ह्याच्यावरती आपल्या, था थाळीवरती हे करून घ्यायचं पसरून घ्यायचं. मग ते गरम गरम आपल्याला पसराय
कसं हाय घालवताना
हा नाही, म्हणून तर सतत ढवळत राहायचंय ना, आपल्याला, चमच्यानी सतत वर खाली वर खाली करायचंय. आणि ते थाली थाळीवरती पसरल्यावरती आपल्याला ते हाताला भाजतं, त्यामुळे ते मग वाटीच्या साहाय्यानी व्यवस्थित गोल आकार देऊन ते थाळीवरती पसरून घ्यायचं.
बर.
आणि नंतर मग त्याच्यावरती आपण अ जो ओलं खोबरं असतं, ते जरासं हे करायचं, खिसून घ्यायचं ओल खोबरं.
त्याच्यावर म्हणजे ओलेच ते गरम गरम आहे त्याच्यावरच.
हा खिसून घ्यायचं, आणि काय करायचं त्याच्यावरती ते पसरवायचं.
चीज टाकलं तर चालतय का ओ खिसून?
चीज नाही आपण खोबरं टाकायचं, ह्याला चीज चीज नाही टाकायच. कारण ते परत आपण आमटी करणार आहे. ना कटाची म त्याच्यामध्ये ते चीज कस वितळलं जातं, म्हणून मग ते खोबरच त्याच्यावरती पसरवायचं. आणि कोथिंबीर पसरवायची, आणि त्याच्यावरती ते थापून हे करायचं.
बर.
म्हणजे पूर्ण असं ते चिटकून घ्यायचं त्याच्यावरती आणि मग त्याचे लेअर पाडायची म्हणजे असं उभी अशी हे करुन चौकनी, चौकनी आकाराचे तुकडे तयार करून घ्यायचे.
बरं.
पीस करून घ्यायचे तुकडे मग ते परत ते बाजूला तसच ठेवायचं आणि हिकडं कटाच्या आमटी करायला घ्यायच, मग कटाच्या आमटीसाठी काय करायचं की थोडस कांदा अ एक हा बाजूला करून काप करून बाजूला ठेवायचे आणि आता आमटी करायला घ्यायची.
बेसन घ्यायचं म्हणजे किती लोकांसाठीच आहे हे?
अ हे आता तुम्ही एक वाटी घेतलं, तर तीन, तीन ते चार लोक सहज जेऊन निघतात. त्यांच्यामध्ये म्हणजे तीन लोकांना तरी सहज पुरत ते हा. तीन लोकांसाठी पुरत आणि ह्याच्यासाठी आता कटाच्या आमटी करायला आपण घेणार आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे, अ एक छोटासा तुकडा खोबरेचा तुकडा घ्यायचा. तो अस ह बारीक हे करून चिरून घ्यायचा आणि एक कांदा एक टॅमॅटो ते काय करायच की ह्याच्यावरती कडईत ते भाजून घ्यायच तेलामध्ये. हा भाजून घ्यायच हा भाजून घ्यायच अस लालसर करून घ्यायचं. आणि ते बाजूला काढायचं. त्याच्यात लसूून घालायचा परत तुम्ही आलाच थोडासा तुकडा घालायचा. परत हे घालायचं हा आल, लसणाचा तुकडा परत अ त्याच्यामध्ये आपण तुम्ही थोडस जिरे घालायचे म्हणजे बारीक करायला. आणि हे सगळं तुम्ही मिक्सरला फिरून घ्यायचं कोथिंबीर घालून.
ग्राइंडिंग करायचं का?
हा ग्राइंडिंग करायचं त्याचा मसा मसाला तयार करून घ्यायच मग कढाईत थोडस तेल घ्यायचं त्याच्यामध्ये अ ह हा सगळा मसाला भाजून घ्यायचा. कढईत टाकून भाजला की त्याच्यामध्ये थोडस धनेच पीठ धनेच हे घालायचं एक चमचा धना बारीक बारीक केलेलं.
बर.
अ धन्याचा मसाला धन्याचा मसाला घालायचा परत म हा धन्याची पूडच की.
हा हा.
एक चमचा धण्याची पूड घालायची परत तर एक चमचा गरम मसाला घालायचा.
गरम मसाला हा.
हा गरम मसाला घालायचा आणि दोन चमचे आपण घरगुती तिकट असत ते आपलं घरगुती.
घरातल हा.
हा घरगुती तिकट घालायचं आणि त्याच्यामध्ये थोडस हे करायचं म्हणजे पाणी घालून त्याला चांगली अशी उकळी येऊन द्यायची आणि त्याच्यात परत हे करायचं आपल, आपल हे असे ना अ. कोथिंबीर परत वरण थोडशी हे करायचं गार्निशिंग साठी. त्या पाण्याला उकळी उकळी येई पर्यंत आपण हे करायचं. आणि ज्यावेळी त्याला उकळी आली किवा म्हणजे किती दोन ग्लास तरी पाणी घालायचं त्या त्याच्यामध्ये.
दोन ग्लास पाणी घालायच.
हा त्या कट कटासाठी दोन दोन ग्लास पाणी घालायचं. आणि त्याला चांगली उकळी आली की मग आपण त्याच्यात हे करायचं. अ आपले हे केलेले. केलेले पीस आहेत ते थोडेसे म्हणजे. साईड ना साईडने असं सोडायचं.
बरं.
आणि मग त्याला एक चांगली उकळी येऊन द्यायची. मस्त पैकी वरती क कट येतो त्याला आणि म.
साधारणत तेलाचं प्रमाण जास्त वापरायचं का?
हा तेलाचं म्हणजे कसं आपण त्या आमटीला ते. पळीवर तेल वापरणारच आहे ना हा तवंगेण्यासाठी. ते अ. प तेल वतूनच आपण त मसाला घालणार आहे ना परतवायला आणि. परत तिखट मीठ हळद.
काय आहे ते तुम्ही जे सांगितलेला मा. त्याला शिजल्यानंतर त्याला पाणी म्हणजे त्या तेल सुटेल. त्यावेळी ते थोडस. पाणी गरम करून घेतलेलं तिथे दोन ग्लास टाकले तरी चालते म्हणजे ते कट चांगलं येत.
ग पा घ त्या. केलेले काप त्यात सोडायचे मग त्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची. सर्व करायला घ्यायचं छान होते ती पण आमखी.
बरोबर आता ते हे मला सांगा हे आता ह्या ज्या. हे अ ह्याच प्रमाण? अ चार माणसांसाठी हेप हे आहे. आता ह्याच्या बरोबर सर्व करत. असताना अजून काय ह्याला आमटी बरोबर दुसरं काय आपल्याला म्हणजे. ते खायचं कशाबरोबर भहता बहताा बरोबर.
भाताबरोबर खाऊ शकता तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता चपाती बरोबर खाऊ शकता.
हे चालू शकते.
चालते चालते छान लागते भाकरी बरोब पण चपाती बरोब पण चालते.
पण त्या वड्या ज्या शिजलेल्या आहेत आपण जे तुम् सांगितले.
ते ऑलरेडी म्हणजे आपण पीठचे जुनच घेतलेले आहे ना त्यामुळे ते ह्याच्यामध्ये टाकल्यामु. नाही नाही वड्या काय आपण तळून घेतलेल्या नाहीयेत ना. कळलेले नाही आहेत आपण त्या जुून घेतलेले आहेत.
मौराहानाना पाळते ज.
हा मऊ राहणार मऊ राहणार मग ते खाताना पण खूप चवील छान लागत ते.
बरोबर आणि ते फुटणार का आपण त्याच्यामध्ये काय.
नाही नाही फुटत नाहीत आहे अशाच राहतात त्या. वडा हो हो आहे अशाच राहतात.
त्याला म्हणजे हिट दिल्यामुळं ते गट राहतात.
घट राहते हो हो.
बरोबर बरोबर बरोबर म्हणजे आपल्याला भाकरी बरोबर वगैरे अस करू शकतो चपाती बरोबर खाऊ शकतो.
वेगळं काय? तरी म्हणजे आता कसं आपण अं नेहमी कशी बटाटेची आमटी करतो किंवा डाळी चमट करतो किंवा वांगेची आमटी करतो तर असं बाहेरच कोण आलं तर ते तेवढीच तिखट वडी बघितली की ते बाहेरच्याना पण दिस ताना ते आपल्याला डोळ्याना दिसताना ते खूप छान दिसतात.
वेगळां हा वेगळं काहीत नवीन आलय.
वेगळं काय तरी हाय म्हणून लोक पण खाताना पण ते आवडीनच खातात.
बरोबर बर आता ते ह्याच्यात ते शेवटी परत त्या तुम्ही ज्या कटाच्या आमटीचे शिजल्यानंतर ह्याच्यात कोथिंबीर वगैरे घातली चालते का?
हा कोथिंबीर वरती आपण गार्निशिंग साठी कोथिंबीर घातलेलीच आहे ना ऑलरेडी.
नाही नाही पण ते श शिजवताना हो.
हा हा हा ती आमटी तर तयार झाली की मग वरण थोडीशी गार्नि गार्निशिंग साठी टाकायची.
म्हणजे त्याचा फ्लेवर चांगल येईल त्या वासाचा वगैरे असं म्हणजे बा बा- साधारणता हे अ बासुमतीचा तांदूळ वगैरे असतो घीच का त्या तांदळाबरोबर हे चांगलं चांगलंच होय लागणार खूप चांगले लागेल ते.
हम्म.
चालेल चालेल आता घेतलंय तुमचं लिहून आम्ही हे. मग आणि या पद्धतीची आम्ही रेसिपी बघ करून पाहतो.
चालेल चालेल नक्की करून बघा.